चार.
हॅलो नमस्कार ताई कशा आात.
मी छान तुम्ही कशा आहात.
मी पण छान. काय म्हणतय पाऊस पाणी आहे का नाही तुमच्याकडे?
ह पाऊस पाणी चालू झालाय. आणि मुलांच्या श हं आ आणि त्याचबरोबर मुलांच्या शाळा.
हो शाळां पण तर चालूच होणार होत्या. पण आता गडबड होत असेल ना मुलांच्या शाळेच म्हणजे अ. शाळेचा डबा कामवाल्यांचा डबा घरातील कामं खूप बडबड होत असेल नाय. ह
खरं सांगू का गडबडीपेक्षा ना सगळ्यात रोजच टेन्शन असं असतना की मुला च्या टिफिन ला काय द्यायचं. हा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न. हा मलाच नाही मी तर म्हणते सर्व स्त्री जातीला पडत असेल.
अगदी अगदी अगदी अगदी रोज काय बनवायचं चना, अस होत ना रोज काय सकाळ संध्याकाळ बनवायचं आणि पौस टीकता मेन म्हणजे पौष्टिकता ना आपल्या मुलांना अ म्हणजे पौष्टिक आहार आपल्या मुलांच्या पोटात गेले पाजेत. च आपल्या जास्त टेन्शन असत. बवायला काय काही बनवू शकतो पण पोस्टीक कस जाईल आपल्या मुलांच्या पोटात त्याचा विचार जास्त आधी करावा लागतो.
हा हा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं असं असतना कि मला हे आवडत नाही आम्ही हे घेऊन जाहणार नाही. तो सगळ्यात मोठा त्यांचा प्रश्न आवडत नाही पहिली रेसिपी त्यांची तूनच सुरुवात होती हे मी कसं खाऊ असं आणि अ
त्याच्यासाठी ना मुलांना ना अट्रॅक्शन ण दाखवायचा जरा एखादा नेहमीच साद आस सोपा पदार्थ पण थोडंसं साज उन वगैरे समोर ठेवल ना की त्यांना जरा वेगळ वाटत वेगळ काहीतरी असेल तर ते फसून खाल्ले जातात अस काय
ते एक हा ते एक आणि त्यांना येना. आणि मुलं फार विचित्र आत्ताची ह मोबाईलमुळे जरा आतिच हुशार झालेली. त्याना पठवून द्याव लागत की हे का महत्त्वाचं आहे. ह हे खाल्ल्याने काय होतं. असं आता मुलगी आहे ना मुलगी मुलीला आता ती जरा लहान ने मुलींना कसं सौंदर्याची आवड. अगो हे खाल्लं ना ह्याच्याने चेहऱ्यावरती ग्लो येतो. हो का मम्मी अच्छा मग खे ह आणि मुलग त्याला असं सांगावं लागत
बरोबर त्याच्यासाठी ना म्हणजे एक एक दिवस वेगवेगळ वेगवेगळं असं काहीतरी चून असं काहीतरी बनवून हा ते आपल्या म्हणजे
आमच युद्ध चालू असत नाही का
बरोबर
हम्म
काय होतं मुलांना ना असं फसून फसून काय काय गोष्टी घालावे लागतात पोटात हा त्यासाठी वेगवेगळे पदार्थ मेन म्हणजे
हा हा हा मला ना अशी एखादी पौष्टिक रेसिपी सांगा ना की जेणेकरून मी उद्या मुलांना डब्यामध्ये देऊ शकते म्हणजे माझा प्रश्नही सुटेल आणि रेसिपी माहीत होईल तुमच्याकडनं
का पौष्टिक पण आहे पटकन पण होणारी आहे आणि आताच्या ह्याला म्हणजे मुलं वातावरणाला सुद्धा छान आहे ती रेसिपी म्हणजे तुम्हाला सांगू का हा गवा शिवया हा आपला पारंपरिक पदार्थ पण आहे आणि ह्या म्हणजे या वातावरणाला सुद्धा मुलांच्या पोटात गेलेला छान होईल
हा म्हणजे अस हो म्हणजे असं म्हणायचं की आपल्या काळातली मॅगी आत्ताची नाही
हा फक्त मुलांना फसून आपण त्यांना फक्त बोलायचं की ही मॅगी आहे
कशी बनवता ओ शेवया म्हणजे गव्हाच्या बनवता कि मैद्याचा तुम्ही
नाही नाही आपल्याला पौष्टिक तर करायचं असेल ना तर मग गव्हाच्याच बनवायच्या म्हणजे मैद्याच कशाला आपण हा आपण मुलांसाठी करतो तर आपण गव्हाचेच बनवू शकतो ना मैद्याचे काय बनवायचे ती मॅगी तर आहेच की त्यांच्यासाठी तयार आपण आपल्या आपलं पारंपरिक पदार्थ काय करायचं तुम्हाला पदार्थ सांगायचं म्हटलं तर पारंपरिक पद्धतीने बनवायचे ना ते तेच सांगते की पहिले ना थोडेसे पहिले गहू भिजवायचे धुवायचे त्यांना थोडसे भिजवायचे थोडं सुक म्हणजे सुकवायचे ते त्यांना सुकवलं ना की पहिलं उकडत कांडायचे म्हणजे त्याची वरची साल हा जा निघून जायची हा म्हणजे ती हा असं पहिली पद्धत पारंपरिक ह्याच्या गोष्टीशी बोलते मी आणि आत्ताच्या तांत्रिक युगात तुम्हाला सांगते आताही थोडेसे गहू आपण ना ओलसर झाले ना की मिक्सरला थोडं अ झिरो ह्याच्याला अस फिरवलं ना की त्याची साल निघते हा निघते ती काांढल्यासारखी हा हा निघते काढल्यासारखं होतं ते थोडस ज म्हणजे आपण मायन प्लस ला करतो ना असं प्लस मायनस प्लस मायनस असं फिरवायचं बटन मिक्सरच हा म्हणजे त्याचे तुकडेही होत नाही आणि त्याच्यावररची साल म्हणजे र असतात ना थोडेसे गहू ते तर त्याची साल निघते आणि म ते थोडे हवेत सुकवायचे आणि पाखडायचे
हॅलो
ते सुकवायचे
हां मग
हॅलो
हा मला तुमचा आवाज नाही येते बोला ना
सुकवायचे ते गहू येतोय का आवाज आणि म म्हटलं पाखडायचे म त्याची साल निघून जाते आणि ते सुकवले ना गहू कि मग आपण उन्हात सुकवले ना उन्हाळी कामात तर हे गहू मग वर्षभर टिकले जातात वर्षभर टिक
ह् मध्येच दर आवाज जातो येतोय पण तुम्ही बोला
हा, हा म ते असे घर गहू आपण भरून ठेवले ना कि म त्याची कधी पण आपण खीर बनवू शकतो अशा गव्हाणची जास्त करून अशे गहू आहे खीर करायसाठी खपली गहू वापरली जातात म्हणजे खपले खपली गहू जातीचे खपली जातीचे गहू असतात ना ते वापरले जातात हा आणि त्याची खीरही बनू शकते आणि नंतर तुम्हाला शेवाय करायचे अस असतील तर आपण त्याच पीठ मळून आपण शेवया म्हणजे आपण पारंपरिक पद्धतीने कशी पीठ मळून पाटेवररती वळायची पण आता मशीनी आहेत खूप आपल्याकडे तर जास्त करून तिकडेच जातो हा मशीनवररती त्या शेवया पाडून आपण उन्हा वाळवून शकतो हा, हा आणि वाळवून वर्ष बर्‍याच ठेऊ शकतो वर्षभराच्या करुन आपण अणि त्या घरी अ म्हणजे हा बराच करून ठेवतो उन्हाळी काम आहे ती म्हणजे ही सहसा एप्रिल मे मध्ये मे महिने सुट्टी मध्ये मुलांच्या आपण करू शकतो आणि म ते
वाळवणीचा पदार्थ
हा वाळवणीचा पदार्थ आहे आणि वर्षभरात आता तो वाळवलेला पदार्थ आपल्या घरी तयार तर असतोच मग काय करायचं फक्त थोडस म्हणजे कढईमध्ये तूप घ्यायचं त्याच्यामध्ये त्या शेवया गरम करायच्या भाजायच्या चांगल्या म्हणजे गरम करायच्या म्हणजे थोड्या भाजयच्या
ह, ह
आणि भाजले हा बदामी आकार हा बदामी कलर वरती भाजायच्या आणि भा भाजल्यानंतर काढायच्या आणि पाण्यामध्ये टाका कायच्या थोड्याशा हा भाजून पाण्यात टाकून ठेवायच्या आणि त्याच्यात म्हणजे भाजताना थोडं पाणी टाकायच सॉरी भाजल्यानंतर पाणी टाकायचं आणि म्हणजे जेवढ्या आपल्याला घ्यायच्या तेवढ्या थोडश घ्यायच्या भाजायच्या आणि त्याच्यात पाणी टाकायचं आणि थोडस टाकायच म्हणजे त्या मॅगी सारख्या सुटसुटीत होतात असं चिकटत नाहीत हा चिटकत नाहीत त्या हा ते तेल टाकलं ना आपण म्हणजे ते चिटकत नाही आणि मग त्या थोडसं मीठ टाकू मीठ टाकायचं त्याच्यामध्ये मग ते शिजले जातात एक दोन मिनिटं शिजवायच्या आणि मग त्या काढायच्या नितळायच्या अशा चाळणी वगैरे काढायच्या आणि ते काढल्यानंतर म नंतर परत आपण न कडइत घ्यायचे ते त्याचं पाणी सगळं नितळून गेल्यानंतर आणि मग त्या कढईत घेतल्या, हा काढईत घेतल्या ना
हम्म हम्म
त्याच्यामध्ये परत आपण थोडसं दूध टाकायचं. आपल्याला जेवढ हवं असेल तेवढं दूध टाकायचं
हा, हा
असं. ते एकत्र करायच्या आणि असं थोडस खीर टाईप किंवा मग घट्ट तुम्हाला, जसं कसं हवे असेल तसं
हम्म, हम्म म्हणजे हो का? हा, हा म्हणजे दुधातल्या गोड शेवाया
लई गोड शेवाया किती छान पदार्थ आहे हा, बघा आणि किती पटकन म्हणजे वाळवण तयार असेल ना आपलं म्हणजे उन्हाळा, उन्हाळ्यात आपणं करून ठेवलेलं तर हा पाच, दोन मिनिटात होणारा पदार्थ आहे.
मग ते म्हणतात ना दोन मिनिट दोन मिनिटात बनवा मॅगी, तसच आहे ना हो? मग आपली मॅगीच म्हणायची की नाही.
आणि किती पौष्टिक सांगा. किती पौष्टिक, आपण फक्त मेहनत करायलाच कमी पडतो. किती पौष्टिक पदार्थ आहे हा.
पट दोन मिनिटांत.
हा, पहिलं कसं कांडायचं आता तर मिक्सरला पण सांगितलं आईडिया मी. कित तुम्हाला दोन मिनट पणं नाही लागत त्याची साल काढायला.
खरंच मी ना आता उद्या नक्की मुलांच्या टी फिनला हीच रेसिपी देते आणि सर्वात महत्वाचं म्हंणजे मा झ्या मुलाला गोड पण फार आवडत ना, त्यामुळे त्याचीं तर खरंच मी तर अस म्हणेल
हॅलो. हॅलो.
तो त एकदम खुश होऊन जाईल.
हा. तसच करा, म्हणजे तुमचा एक एक प्रश्न सुटला ना, छान हे करायचं
खरंच, खरंच, खरंच खूप सू अ सुंदर रेसिपी सांगितली त्याबद्दल तर खरंच धन्यवाद म्हणावं लागेल तुम्हाला. आणि अशात मला जुन्या रेसिपी सांगत
हा हा म्हणजे मग कस, पौष्टिकही आहे. आणि छान आपल्याला त्याचा आनंदही घेता येतो आणि मुलांना चांगलं काही तर नवीन पौष्टिक द्यायला ही मिळ त. त्याने आपल्याला छान आपल्या मुदा मुलांना खाऊं घालतोय त्याच समाधान मिळ त.
हो हो बरोबर.
बरोबर कि नाही, चालेल, चालेल. धन्यवाद.